हॅलो हा बोला.
झाले काम?
काम काय नाही चालूच आहेत. काम आता कसे कोणते झाले कोणते नाही. आहे तू काऊन जा का. कसं कधी कधी फोनही येतात मग काम राहू देईल लागते.
हो नाही तर काय.
असं आहे हा. नाही तास राहिले ना पूर्ण झालेच नाहीत ना आज पाहुणे आले होते घरी. आता आतापर्यंत पाहुणी होती म्हटलं बारा वाजेपर्यंत. हम्म आता कोणी आला.
हो नाही तर काय. कोणी आल बसाय लागते.
हम्म तुमचे दोन आवाज कसे वेळ आले. तुमचे दोन आवाज आले म्हटलं वेगळं वेगळळा आवाज आला होता. जो का.
मंगा ना मंगा तो कॉल चालू होता ना त्या बाई चा.
हो काय.
हम्
हम्म झाले मग माझे पण राहिले आहेत ना आता कोणी आलं तर तिती राहून राहिले होव का
आता तुमचा झाला की बावीस होतात
हो का मग मी करून घेन थोडा कमी होते का ना
ते अस काळजी करा लागतील त्याची मी काल वा नाहीतर मग मी ल लकर करत होती काल वावरात गेल त कशीच गेल त चक्कर मारायले काही मग होपटापट केलं
हा ना
राहिले ते
ह कास दुपच्या वस म वेळ भेटते माझे काय माझे अ आ तुम्हाला फोन चालूच आहे
प
कोण चालूसाहे वाटतेय ना
आता लावदा म
ह थांब ना मग आता तेद्या उद्या ना मग तुमचा कॉल पूर्ण
ह मला कॉल झाला की
अजून झाले नाहीच ना हो हो तुमच झाल्याबरोबरच मग म लावत मग मी मग माझी राहिले आहेत ना आता किती काही जणले तर आता चालू केलं
हो हो काही काय झाण ना आता चालू केलं मग हे कस भात बंद राहात ना बा भात बंद पाडतात ते मग हो
लवकरच बंद पडते मग ते कॉलेज लागत नाही आणि काहीच होप नाहीत
कराय लात दुस काही नाही
काळजी कराय लागते सगळ काम रौद्या लागतात प पहिली याच्या नांदीला
हा मग त्या परवा दिवशी त ला केेल ते ए पंधरा सोळा करून टाकले ते
पण दिवसभर बसल्याला असाल मोबाईल न घिऊन
आणि नाही मग तेच स्वपाक केला आणि लागे बाकीच मग रहू दिल पडू दिल
होा ना
रविवार रविवारही होता पट्टीच
हम् हम्म
हा त्याच्या त्यांना
हा ना
हा मग रविवारीही होता म्हटलं गडे हे आता जाऊ दे आता पट्ट फिरतातच बाहेर
ह त वार खेळते स आहे ना
हो
हा का बरं आहे ना ते लेकररायचे ना होत च ना शाळेत गेले ना कधी तर लवकर लवकर होते रविवार दिशीरला नंतर थोडा उशीरच होते म्हणा हम् नाही मग शाळ गेलीरी काळजी न काजी काळजी न करावला लागते सगळं ह
आता म्हटलं जेवता जेवता करून घ्या जेऊनही राहिले बोलून राहिली
मस् कपडडे वडू खत ते
मी पहिले पहिले त्या भाैचा त्याले म्हटलं तुमचा आता जेवता जेवताच कॉल करतो मी तुमचा
ब आहे ना आता त तस चालू आहे कुठे गेो ना कधी काही बायाता बाहेर असल्या कधी तर त्या कॉल कर
हो मग ते नाही ना मग ते जसा टाईम आला तसाच कराय लागती तो कान की नाही तर मग रेज नाही राहत त्या ल बी
े रात्री रेंजच नव्हती ना मग हव्या मी नाही काे त्या ताईसोबत बोलली मी कॉल केला तर मी बोलण झाला मग त्याच्यानंतर त्या ताईम मी कॉल करते मग आता त्यांनी कॉल केला तर माहिितये का एकदम म्हणजे फक्त ते अ ते येते का नाही कॉलिंग कॉलिंग म्हणून तर मग त ते बाईस दिवसात होती फक्त आणि कॉल काही सुरू झाला नव्हता म्हणजे तिथून नेटच बंद झालं होत असं तेचं रेंज आणि रेंजच गेली होती
नेट बंद असता ना
नव्हतीट काय म्हटलं कसं वाटत अस म्हटलं त्या ताईले म्हटलं कि त्या रात्री समजा दहा अकरा वाजेपर्यंत बोलल्या अा केल असं वाटत तशील की पाय वा आपण त्या त्याचा कॉल अटेंड केला आणि त्यांनी समजा आपला कॉल ठीक आहे असं चांगलं नाही वाटत
असं ते शंभर आप करणार इंग आहेत तर ऐंशी बोलणार इंगलीय
आय त्यासन मगं आणि काय काय जणचे कॉल लागत म्हटल त्याचा कॉल लागतोय आणि आपला कॉलही नाही लागत.
ते बोलणारीना करणारीले आहेत. पण तो डॅश आपण ब बोलल्यावरच होते पूर्ण.
बशी, कसा नाही होतो. बरोबर.
तसा होत नाही ना.
आणि हे टार्गेट ह जास्त भेटला आहे ना. हा टास मधलं जास्त आहे ना. मागच्या वेळेस समजा एवढा नव्हता.
विच्छसता.
होता झाला ना. आता काय मी त्याची पुढे जाते की काय तर.
आताच दिवस होते मागचे याले आता हे दिवसही शिल्लक वाढले वाढलाच नाही - -
हा. एक दिवस वाढलाच नाहीतण पहिला जो होता ना सुरुवाती पाचवा तास होता - - ना आ तो सोमवारपर्यंत करणं होतं पाच. त्याच्यानंतर मग जसे जसे आपण पूर्ण करून गेल ते दिवस दिवस वाढत चालली त्याची.
असं हाय ते.
हम्म. काय बोल मी आज.
आज काय? आज डाळ भाजीच केली नाही.
अरे बापरे! होऊ. मी पण पालक भजी केलीयं. आज डाळ भाजीच हाय.
हम्म. हे पोटिला आवडतेना. डोक्यातलीशी मोकळी मोकळी
सकाळी, सकाळचीच असलं म्हणजे अ लवकर लवकरच झालं पाहिजे म्हणून- - सकाळी ती भाजी जाऊ घेतली. आता पालक दाल भाजी आणि मुलांना सकाळी डबा करून दिला?
नाही तर काय काळजी स्वयंपाक करू लागतना पोरीचा.
एक वेगळा कराय लागते. आपला वेगळां कराय लागते. असं आहे ना मग. इतक्या सकाळी मग आपण आपला करू शकत नाही ना स्वयंपाक.
नाही ना. आपल्याला मला मलाही असंय नाश्ता फास्ता आवडत नाही मला कोणताच.
नाही. माझं तसच हाय. तसं नाशत्याच्या वेळात बसना हातयत तेवढेच भांडे निघतात. आणि तेवढंच म्हटलं हे होते ते पेक्षा म्हटलं दहा भाजी पोळी गेलीस तितकाच वेळ जाते म्हटले तेलाचं.
नाहीतर काय.
हेे करा ते क. खरच जे पण भाजी पोळीं तरी टाइम जात - - म्हटलं जास्त नाशता बिस्ता कोणी करत नाही. डायरेक्ट जेवनचं म्हणजे अकरा साडे अकरा वाजे - - पर्यत जेवण दिलं सर्वांनी की काही टेन्शन नाही राहत.
ते तसच पाहिजे. आमच्या घरी आमच्या मा घरी कोतेले तर पोहे नाही आवडत. ते कोणतंच काही नाही आवडत.
माझ्या घरची तसचं हाई पोई वगैरे काहिच नाहि खात तू खाय म्हणतात. तू यासाठी हाय म्हणतात ते.
त्या जाय ते पोट्ट्या करतात ति नाही ह्या काही डोकळा काही अप्पे हे ते ठेवतात पोरी पण ते म्हणतात तुम्हीच खा.
ते सवय नसते ना आता भाजीपोडीची सवय हेना.
हां, ते काम करायला लागते कणी ओ वावरात भाजी. हा, तहे आपूण मग एकाप दुसरं नाही, करत ते काम घरचं पण मग ते, तरी मग वावरातलं करावच लागते ना.
हौव ना,
भाजी पोली जेवल की दम राहिती.
हम्म.
दुसरं काही खात ते नाश्ता फजस्ता कोणता ते, त्यांना दमई राहत नाही त्यांना भूकही होत नाही.
भूकही होत नाही म्हटलं, ते खाल्ल्यानंतर तर नाही का लगेच म्हंटलं, अर्ध्या तासान भूक लागती.
हो.
तसं वाटत की, भाजीपोडी खायला बुरली असती.
त्याच्यापेक्षा भाजी पोली जेवायला पुरली असती.
हा असं जाई ना मग होतेच ना, आता आमची घरी म्हणतात की नाचता फचता असं वाटते म्हणतात, की काही हव काही एकदम जेवा. खाण, मग ते नाश्ता केल्यानंतरही नाही का काही लोकं. हो काय करता आता सकाळी नाश्ता केला ना, तर मग बाराच्या पुढे जेवण करतात. मग आम्ही नाश्ता दिला ना मग, जेवन कवा देतासा मग, झालं का बी स्वयंपाक झालं का,
ह मग असं आहे ना, त्यांच्यापे
पण त्यांच्यापेक्षा मग मी काही केलं नाही म्हटलं, आता हे जेवन तयार करायला पुरते डायरेक्ट जेवणचं घ्या करून. नाही जमत, नाही ना मग ते
नाही जमत नाही ते हे, लेकरेल आवडते ते काही काही.
हम.. आता लेकरेल नवीन नवीन काही करून, लेकरेल जर घरी मागातलं ना तर मग ते देतो. तो रविवार दिवशी काही नवीन करून.
हो. घरी असलेल्या प्रथम.
घरी असते कधी मग, शांतेत आपलं करणी होते.
मच रविवार, शनिवार.
हम रविवार शनिवारीच मग तेले करून देत असतो.
सकाळी होतच नाही आता, हे मीरा लवकरच डबा करायला लागतो ती जण लवकर शाळेत जाव लागते.
हो, होतच नाही खरं, माझे ही होत नाही सकाळी. काय ले खोट सांगू, आता तर असं झालं हे, काम ही, करण आणि फोनवरही बोलणं, आणि सगळंच सगळं काम.
नाही मग त्याच्यासाठी नांदीपेठाव लागते लवकर, लवकर कॉल झाले पाहिजेत.
लवकर, लवकर कराव लागते, एक वेळ ते राहिले ना ते तर राहूनच जातात म्हटलं. तर टाईम ही खतम होऊन जाते. तर दिन तारीख ये निऊन जाते, पेमेंटची तारीख येऊन जाते, मग त्यांच्यापेक्षा खाली गेली माझी कॉल तर किती.
नाही ते चालतात एकापरी खाली गेले तर, पण जास्त नाही गेले पाहिजे खाली.
नाही ना, तरी समजा पाचसहा गेली. आता काही जणाचे कसे कॉल लागत नव्हती.
नाही माले गेलेय तसे,
काही झायचे कसं अ नंबर डायल केला, तर त्या व्यक्तीशी संपर्क साधा. कधी, कधी व्यस्त आहे म्हणजे असं, असं दाखत होते. मंग, तो कॉल समजा नंबर डायल केला. नंबर डायल केल्यानंतर मग, तो खाली जात होता ना.
हो, हो, तेच ना मालेही तसेच. झाले माले पाच सात कॉल गेले खाली.
हम्म, ते हो, ते त्याच्यांदी ते कमी, कमी होत चाले ना, उपलब्ध म्हणजेऽ कमी उपलब्ध राहू राहिले ना..
हो पण ते मग, बॅस भरते तोऽ
हो, ते चालते ना मग, त्याच्यानंतर मग नवीन तास त्याले फार चांगलं राहायचे. जर कधी हेच कम्प्लीट नसलं,, हावऽ
न राहिले म्हटलंऽ
आता काय निकी झाल्यावरती अजून येतात का पाचसहा ऽ
अधी आहे का,, तुमचे किती झाले?
माझे अ, माझी तर लय राहिली विचार ताईऽ पंचवीसच झाली हा,, आता तुम्हाला करी ना सव्वीस वा,, पाच राहिले होते.
सव्वीसावा आहे, म्हणजे पंचवीस झाले काय?
हा पंचित झाले आता तुम्हालाऽ करी ना आता तो सविस् वा कॉल,, होतील ना आता काऽ दिवसभरस आहे आपल्यालेऽ
हा,, आता दिवसभर तेच ठेवतो मग.
हा झाले काय? बर मग मी कॉल करते ह,,